हा बोला बोला.
हा येेते का? आवाज.
हा आता येतोय.
हा बोला तुमचा आता कितीवा? कॉल आहे असा गं.
आता दहा झाले माझे कंप्लीट.
होय का? हा म्हणजे एका व्यक्तीला पाच, एका व्यक्तीला पाच, असा का?
हा म्हणजे अजून पास नाहीच झालं. सगळ्यांसोबत दोन, तीन, तीन, असं केले कंटिन्यू बोलायला म्हणजे
हां हां माझा आता हा माझा हा तुमच्या बरोबर दुसरा कॉल आहे.
नाही तसं नाही म्हणजे मी तुम्हाला एक माझा एकच झालाय तुम्हाला. तुम्ही आता मला एक केला ना तर एकच कॉल होतोय तुम्ही स्वतःहून मला पाच करायची मी तुम्हाला पाच करणार असं झालं.
हां हां हां म्हणजे मी तुम्हाला आता एक कॉल केला आणि ते मगाचेे आहेत ना ते त्यांना एक कॉल केला मी, म्हणजे असं माझ तो एक आणि हा एक असं दोन कॉल झालं.
हा दोन झाले, आता मग त्याला चार राहिले, मला पण चार राहिले कॉल.
हां हां होय.
हां, म्हणजे हे मला पण माहित नव्हतं मी कॉलवर बोलत होते ना सोबत त्यांच्या तर त्या मला म्हटल्या तुम्ही एक करा मी एक करा असं पाच कॉल होतेत, मग तस झाल्यावर पण ते काउंट केल्यावर तसं झालं नाही, त्या मॅडम काय म्हटल्या तुम्ही स्वतः पाच त्यांना कॉल करा.
होय का? हां हां.
हा मग तिथे दिसत असेल प्रत्येक कॉल झाला ना वर सबमिट म्हणून येते बघा.
मगाशी मग मी त्यांना कॉल केला तेव्हा नाही आल सबमिट म्हणून.
नाही का काही नाही प्रॉब्लेम दहा कॉल झाल्यानंतर सुद्धा सबमिटचं ऑप्शन येतो.
होय का? हा हा हा, मी परवा काय केलं को मला माहिती नाही ना असे ऍप चालू करून कॉल करायच असतय, मग मी काय केलं मी कॉल केला कॉल केला, प्रतेकाला कॉल केला कोणाला कॉल लागलाच नाही मग सबमिट सबमिट सबमिट करून टाकलं दहा वेळा करून टाकला नाही नऊ वेळा करून टाकल, एकच कॉल राहिलेला मग तो सकाळी त्या चा कॉल आला, मी म्हटलं मला वाटलं नाही कोणावरच नाही झाला कॉल माझा फक्त मी सबमिट सबमिट करून टाकल, म ते म्हणले नाही अस नाही म्हणले म ते झीरो झीरो आलं ना प्रत्येकाच्या पुढे सेकंद, कॉलच नाही लागला त्यामुळे काय झाला मी आपलं म्हणलं जाऊन दे म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं हे करायचं, कारण कॉल वगैरे करून कोणाशी बोलत बसायचं म्हणलं तरी पण मी सगळ्या लेडीज ज्या दिसत्यात त्यांना कॉल करायचा ट्राय केला हां त्यांना पण ते ऍप चालू ठेवून कॉल करायचा आसा ऍप हा, ऍप जर बंद असलं आणि कॉल केला तर लागल नाही बहुतेक.
हा होय, आणि ते हे पण म्हणजे कनेक्ट टच नाही होत ना, म तुम्ही किती पण काय पण बोला.
त्यात आमच्या घरचे म्हणतेत कोण आहे? म्हणलं ते आहे म्हण ते एक ऍप चालू केलय म्हणल. त्यांना सांगितलं असं असं हाय, हा. हम्.
म मला मी पण माझ्या मिस्टरला पण सकाळी म्हटलं ना मी असा ऍप आहे एक म्हणून, म्हंटलं मला सांगितलं नाहीस काय सुद्धा. म्हंटलं मला सराईज द्यायच होत, ग असं छान ते ना म्हणताना म्हणते सरप्राईजच्या चक्करमध्ये काहीतरी करून ठेवशील मग मी म्हणून सांगीतलं चेक करा ते
हो आमच्या पण मिस्टरांना सांगितलं असं असं आहे पैसे भेटत्याती आमच्या पण मी मीस्टरांना सांगितल असं असं आहे ऍप पैसे भेट त्याती, ते म्हणतात काय नसते असं. ह्.. तिथ मला म्हणतेत काही नसते काही कोरो नको काही नको.
हं
हा असं किती देणार जवळ बी.. पैसे जातेत वगैरे अस तस
पण तुमच्या त्या हे कुणी म्हटलं त्यांना.. त्यांनी सांगितलंच असेल ना?
हो त्यांनी मला सांगितले की पण यांना असं.. ते वाटलं ना असं कि नाही असं कोणाचं काय नसत आव.. म्हटलं त्यांना पैसे पण भेटले.. बर.. बरं म्हटलं कर मग ह्..
पण त्यांचा असा काय विश्वास नाही आपल्या ह्याच्यावरती असं पैशे भेटत असत म्हणजे प्रत्येकाने केलं ह्.. ह्.. मी म्हणलं.. त्या वहिणी म्हणतेत. हा.. ते वहिनींना स्वतः भेटलेत.. हा
हा.. का तर तिने पण तिथं ना अ.. म्हणजे ऑडिओ सहाशे ऑडिओ आहेत ना ते टाईप दीव सेंड करते त्यांना दिव.. दिवसाचं.. तर तिला रोजच आठशे कानऊशे पडतंय. हम्म.. मग ती म्हणतीच चार महिने झाले त्यात आहे ना हा, म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल ना आता त्यांना कॉल करणार आहे ना तुम्ही? तेव्हा तुम्ही सगळं विचारून घ्या त्यांना की म्हणजे कसं आहे काय तुम्ही दिवसाला किती काय कर असं, म्हणजे मी पण विचारलं नाही मी आता संध्याकाळी कॉल घेन ना त्यांच्यासोबत तेव्हा विचारेन मग मी पण म्हणजे क म्.. पूर्ण माहिती असण पण.. जरूरी आहे ना.
हो.. हो.. हो..
जणेकरून समोरच्याला पण सांगता येऊ शकते की बाबा काय आहे यात.
होय
आपल्यालाच काय माय माहीत नसायचं फक्त नाही करतोय एवढं खरं.. ह्..
पैसे भेटणार दिवसावर तास झाली मी तर यांना ते सांगितले. दिवसाला टक्क करायच असते आता कॉलिंग चा आलंय, पैसे भेटणार आहे. आणि किती भेटते दिवसाला काहीतरी सहाशे भेटते असं तसं ते म्हणाले नको नको म्हणालेला. तरीपण म्हटले ठीक आहे, त्या कॉलिंगच आहे म्हटल्यावर मलाच नकोच घरी बोलायचं ते नको नको अशी बोलायचे कॉल लावन असं. आता जेवढं होतं तेवढं करायचं.
हेच की.. करायचं इतकं म्हणजे काय आहे बर ल्बा ते.. त्यांनच सांगितलं.
हा.. भाऊ आहे का तुमचा?
भाऊ म्हणजेअ.. शेजारी राहतोय ना.
हा.. हा.. हा.. त्यांचं होईल बऱ्याच दिवसांन त्योला माहिती नाही असलं काय.
हा.. तेच की
अ.. त्याचा किती त्यांना बहुतेक वर्ष दीड वर्ष झालं बहुतेक म्हणजे पहिले त्यांना माझ्या वहिनी येतेत ना त्यांचं लग्न झालं एक वर्ष झालं, त्यांचा एक वर्ष झालं लग्न झालंय आता. मग त्या त्याच्या लग्नाच्या आधी घरी करत होत्या वाटतं, मग मी ते.. ह.. मग ते आता आम्ही त्यांच्याकडे गेतो ना त्या पण मुंबईलाच राहतेत. आम्ही त्यांच्याकडे गेलेलात. म्हणजे कशाला गेली आता मागच्या आठवड्यात गेली तेव्हा त्या म्हणल्या मला म्हणजे तिकडं दिला ना.
लच्छा
मग त्यांनी एक दीड वर्ष मग त्यांनी विचारलं नाही का तुम्ही तुम्हाला पेमेंट कसं पडत होतं? त काय म्हणजे कंटिन्यू आहे का हे?
काय झालं. आता म्हणल्यावर म्हणली मला काहीतरी वगैरे हच्यातून काही झालेलं नाही, पैसे भेटायचे होते.
अच्छा म्हणजे कंटिन्यू काम नाहीे आहे का हे?
कंटिन्यू
कंटिन्यू काम नाहीये का हे म्हंटलं टास्कचं?
तिच्या बेबी झालंय गं भवतेक.
आ.
होयचं की तिझं काम असं झाल.
अच्छा अच्छा हा हा हा
पैसे भेटले भरपूर जणांना भेटले तर मला पण भेटले.
हा हा हा मग अस असं पण घरी बसून आपण काय करतो या असं पण फोनच डिवचत असतोय. दिवसभर रील बग इंस्टा बग हेचं बघ तेचं बघ काय हे कुठं गेलेय ते कुठं गेलेय.
होय, होय.
त्यापेक्षा हे टास्क कमप्लीट केल्यानंतर काय म्हणजे कॉलचं तर काही नाहीये.
होय होय आणि का आपल्या होणार नाही आणि काय करत नाही.
हा व्हयचं की. असं पण मेसेज टाईप करतोय फक्त तिथं टाईप करायचं हेच करायचं आहं.
दादा. तेच की दादांना म्हणा एकदा ट्राय करते आलं तर ठीक नाही तर नाही करत ह् अ.
सांगितलंय.
तेच की आ
नाही हो ना आहे . सागंना जायचं आहं म्हणून.
हा हा नाही तसं नाही म्हणायचं दादांना मग माझ ज पेमेंट आलं ना माझं प्लस जेवढं मला आलं तेवढं तुमच्याकडून पण पाहिजे. ह्अ म्हणार तुझा ॲप काय परवडत नाही मला.
ब हा होयच की मग ते तुम्ही ह्याला सर्च नाही केलं का गुगल ला वगैरे? गुगलला सांग हा त
हम् त्यातल्या त्यात डी जरा डीप मध्ये सर्च करत गेल ना की सांगते. ये असं पण काय डाऊट असेल तर मग त्यांच्यासोबत पण बोलुन घ्या ना. आणि कॉल म्हणजे एकतीस पर्यंत टास्क कम्प्लीट करा. हम्म. कारण आज आज दोनच कॉल झाले म्हणताय, मग उद्या कसं होणार? उद्या सगळ्यांना आता ते लिस्ट पाठवलेली ग्रुपवर, अ मला वाटतय वीस काय एकवीस जण आहेत त्यांच टास्क कंप्लीट नाही मग त्यांनी काय सांगितलय कि जर तुम्ही हे एकतीस तारखेपर्यंत टास्क कम्प्लीट केलं नाही तर तुम्हाला यातन रिमूव्ह केलं जाईल, मग तुम्हाला परत त्यामु तुम्ही पण आहे का ह्या ग्रुपला?
हो ती वर्षां म्हणून
हा हा हा.
त्या ग्रुप हो त्यातच माझा नंबर
अच्छा हा मग त्यांच्यात त्यांनी विचारलं ना असं तर त्या म्हटल्या. मग मला पण हे कॉलचं माहित नव्हतं म्हटलं इतर कुणाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायचं तर त्या म्हटल्या की तुम्ही स्वतः पाच कॉल करायचे.
हा हा.
असं पाच व्यक्तींना म्हणजे ज तीस कॉल झाले पाहिजेत आपले.
होय का? मग आता समजा उद्यापर्यंत तीस कॉल नाही झाले
उद्या नाही परवापर्यंत आहे ना म्हणूनच म्हणते ना कंटिन्यू
मग तीस सकाळीच का
हा आता तुम्ही कसं केलं आता मला कॉल केला आपल्या दोघी माझा एक तुमचा एक झाला ना आता म्हणजे मुलींनाच करा जेणेकरून आपण कंटिन्यू करू शकतोय.
हा आता तुम्ही मला चार कॉल करणार तुम्ही मला. तुम्ही मला चार करणार, मी तुम्हाला चार कॉल करणार अस.
हा मग कस टाइम पण निघून जातोय आणि ते किती दहा दहा मिनिटाचं म्हणजे मला किती लागणार तुमच्यासाठी आता चाळीस मिनिटं मला लागणार आणि तुमची चाळीस म्हणजे दोन तास पकडा तरी पण
हो हो मग तस आपल्या आपलं दोघेचं बोलणं झालं चार पाच पाच कॉल तर मग एक झाला, हाय ना म्हणजे एका व्यक्ती बरोबर झाला हा
आणि त्यात भैयासोबत बोलताय त्या सोबत एक का अजून तिघं जण पाहिजेत तुम्हाला.
हम्म तिघंजण नाही ओ, किती अजून पाहिजे? अजून दोन हा हा.
माझ्यासोबत एक त्या भैय्यासोबत एक
हां.
पाचन पाच दहा कॉल झाले मग बा वा वरचे हा मग असं अजून तेही पाहिजेत ना.
अजून चार जण पाहिजेत मग.
अजून पाच नाही तीन पाहिजेत दोन तर झाले तीन राहिलेत ना आता. हा म असं कोण तर बघूनच हे करून जरा कंटिन्यू करा कॉल.
हम् बरं बरं चालेल तुमचे किती? वेळे जणां बरोबर झाले कॉल.
माझं टायमिंग झालंय जास्त ठेवुया काय?
बरं बरं चालते चालते ठेवूया हा ठेवा.